हा बोला की
हॅलो
हॅलो हा आवाज येतोय मला तुमचा
म्हण हॅलो तुम्हाला बर बर मला आत्ता आला आवास तुमचा
हा हा बोलाच
हॅलो
हॅलो हा बोला कि मला ऐकू येत ते तुमचं
बर चालेल तर मला ना दीदी खूप क्रेविंग या लागला फेमस असलेला किं तुमचा आवडता अअअ नॉनव्हेज न काय कारण मी नॉनव्हेज खात ते मी व्हेजिटेरियन आहे
हम्म
किंवा खूप पटण बनणारा असं तुम्ही एक पदार्थ किंवा काहीतरी खाद्य पदार्थ तुम्ही सांग सांगू शकाल
हम्म तुमचा जरा आवाज अडकळतोय तुम्ही रेंज ला येणार जरा रेंज तुम्हाला कमी आहे वाटत
बरं एकच मिनिट थांबा हो हो जरा रेंज प्रॉब्लेम आहे आमच्या गावामध्ये थोडं खेड्यामध्ये
हा हा हा हा
तर बघा हॅलो आता येतोय दिदी आवाज
हा येतोय आता येत
हॅलो ओके तर मी तुम्हाला म्हणत होतो हॅलो
हा ये
हा ओके तर दिदी मी तुम्हाला म्हणत होते की मला ना थोडं काहीतरी चटपटीत किंवा भूक भागेल आणि पटकन होईल असं तुम्ही रेसिपी सांगू शकाल काय एखादी
म्हणजे आता नॉनव्हेज तुम्ही हे करत नाही काय
हा खात नाही हा तर व्हेज असेल किंवा तुम च्या आवडीचा एखादा पदार्थ असेल किंवा तुम्ही छान पद्धतीने बनवता आणि तो सर्वांना तुमच्या घरात ती सर्वांना आवडतो. अशी काही रेसिपी आहे की जु जे तुम्ही मला शेअर करू शकता.
आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर असं मी रोजच्या जेवणात सांगितलं पण फणस फणस जो आपण पिकल्याला खातो ना. तो फणस कच्चा कच्चा असतोय ना त्याची आमच्या इथं अशी भाजी प्रकारे हे केलं जाते आणि ते खालं जाते
ओके म्हणजे कोकणच्या साईटची फणसची भाजी
हम् फणस ची भाजी
अ वाह मला हा ओके वाव मला मग ऐकायला आणि करायलाही आवडेल आणि खायला ही खूप आवडेल. तर तुम्ही प्लीज म्हणजे सांगु सांगा म्हला.
बरं बरं, अ कसं करायच सांगा फणस कच्चा घ्यायचा आणि फणसमध्ये पण तीन प्रकार आहेत एक कापा म्हणून असतोय आणि एक अस तो जिबळाट असतोय, आणि कसला असते तो काय मला पण अजून एवढा माहित नाही पण जो कापा फणस आहे तो कोरडा असतोय ना तो घेतला जातो भाजीसाठी. आणि तो चिरून त्याच्यात आपण कसं फणस पिकलेल्या काढलं जातोय की नाही.
ऐका ना कापा फणस जो फणस आहे ना तो कसा ओळखायचा की कापा फ फणस आणि जो दुसरा कोणता प्रकार सांगितला.
अ असं चिवळाट असतो त्या फणसाला काय म्हणतात मला पण एवढं माहित नाही त्या.
हा मग त्या तो फणस कसा ओळखायचा? किंवा आपण असं बोललो की काफा
हा ते बोल हा मार्केटमध्ये सांगितले जाते ते झाडावरून ओळखला जातो. हम्म. आणि मग. कच्च्या फणसाची कणी आपण गर कसं म्हणजे पिकलेलं फणसाचं कस तसं कच्च्या फणसाचं काढाय चं. आणि त्याच्या अस चिरून आतल्या ब्या काढायच्या सगळ्या आणि ती भाग असतोय ना बाहेरचा तो तळून घ्यायचा त्याला धुवायच नाही धुतलं की ते चिकाट होते. अ धु अ ते तळु न घ्यायचं अस जरा जास्त तेल घालून. आणि तरळुण अस हम्म फ्राय करून घ्यायचा हा. अ तळून काढला क नाही मग कांदा त्यात असं लांबडा चिरून जास्त तेल घालुन तळल्यावानी असा आपण बिर्याणीला वापरतोय ना तळुन तसा तळून घ्यायचा हम्म आणि मग मग त्याच तेलात तो कांदा तळला की मग त्यात चटणी म्हणा आपलं आलं लसून पेस्ट आणि मग ती गर असं घातलं जातं. आणि जरा जास्त जराच अस वाटीभर पाणी घालून वा खाल्लं जातंय त्याला वाटीभर पण नाही आ अर् वाट अस पाणी घालून कोथमीर म्हणा आपली अ हलूनंत पल्लं जात ते इतकं खायला मस्त लागतं नाही कुरकुरीत मस्त लागते
मसाले वगैरे कोणते ते ॲड करायचे नाही
अ नाही नुसता आलं लसण पेस्ट आपली चट म आणि तो कांदा जास्त प्रमाणात कांदा अस कर गुरतर व घयला घालायचा त्यात
ओके म्हणजे जस आपण ह्याला करतो अ ज बिर्याणी
हा बुरयाणी ल हा त्या पद्धतीत ह् हम् तर खायला पण मस्त लागतय हम् आणि तशीच म्हंटलं तर आपल्या मसाले हा नुसत तसद्धा खाऊ शकतय आपण नुसताच खायला ते मस्त लागते
हा म्हणजे हे फक्त म्हणजे त्याच्यासोबत त्याच्यासोबत काही खेऊ नको ख म्हणजे काही खायचं नाही फक्त ते देख खा तरी म्हणजे जेणेून आप ज एखा क्रिस्पी प् ह म्हणजे आपण कस एखादा क्रिस्पी पदारथ खायला लागलो तर जसं की सॉस किंवा चटणी आपण युज करतो की हिरव्या हिरव्या मिरच्या किंवा हिरवी चटणी म्हणतो आपण तर ते युज करत तस त्या पद्धतीने त्याच्यासोबत काय खावावं किंवा ती शरीरासाठी किती पोषक असते भाजी जी काय तुम्हाला उपयोग
अ अवघा ती भाजी म्हणाय गेलं तर त्यात बाहेर साईड म्हणजे असं काही केमिकल वापरलं जात नाही आणि हे आवाज येतोय ना माझ हम् अ फनस म्हणजे एक फळ आहे खालं म्हण अ एक चांगलीच गोष्ट आहे फळ खायची म्हणज आणि त्याची भाजी म्हणजे बाहेरला केमिकल त्यात काय वापर आणि लगेच होणारे पण अशी कोकणात कोकात म्हणल्या सगळी जण ते आवडेनच खली
हा कोकण म्हटल्यानंतर एक तर कोकोनट म्हणजे नारळ दुसरं तर फणस फणस म्हटल्यानंतर असं बोलतात आणि मासे पण असतात परत
आणि एक गोष्ट सांगायची म्हटलं तर काजू माहित आहेत आपलं? ह हा कच्च्या काजूची देखील आमटी केली जाती.
ओके त्याची देखील रेसिपी सांगू शकाल म्हणजे मी फनसाचा एक ट्राय करेनच नक्की.
हा काजूची आमटी पण ट्राय करा इतकी मस्त लागते ना ती भाजी खायला मग आमटी मस्तच लागतीया. आपल्या भातासंग खायची जास्त प्रमाणात काजूचे बी अभिनय आणि कच् मिळा कच् काजू असतात ना आपले बी चिरायचे चिरताना त्याला तेल लावायचं. म्हणजे ते जास्त आता त म्हटलंस तर कोकण साईडलाच काजू मिळणार आपल्या भागात काजू मिळत नाहीत. आणि या साईड ला आमच्या साईड लाच मिळणार काजू ते तुम्हाला त्या भागात मिळणार नाही अ ते का स मी चिरता हाताला तेल लावलं जातं जेणेकरून त्याचा डाग पडाय नको हाताला म्हणून त्याच्या चिकाचा डाग पडतय. आणि मग ते काजू चिरले जातात. हम्म हाताला तेल लावलं जातं आणि मग त्याला चिरलं जातंय चिरल्यानंतर त्यातलं आतलं बी काढून घेतले जाते काजूचा जो पांढरा भाग असतोय तो आणि मग ते बी स्वच्छ असं म्हणजे त्याला धुवायचं नाही स्वच्छ प्रकारे असं काढून त्याची वरची साल वगैरे काढून घ्यायची.
हा म्हणजे क्लीन करायचं थोडक्यात पूर्ण.
क्लीन करायचंच स्वच्छ करायचं हा. आणि मग ते जिरमोहरी, कांदा परत आपली त ते काजूच बी त्यात घातलं जातात आणि भाजले जातात. मग कोण डाळ घालत आणि जास्त प्रमाणात काजू असलं तर घालीत ना आम्ही जास्तच काजू ची आमटी
कशाची म्हणजे डाळ कशीची ओके डाळ कशाची घालता? तरी पण.
तुरी चपल्या तुरीचिडाळ घालतात जे काजू कमी असेल ते आणि जास्त असलं तर काय घालायला लागत नाही आमटी घटच होती तेच
ओके मग फक्त काजूची करूयात ना म्हणजे फक्त डाळ स्किप करूया आपण डाळ नक कारण आपण डाळची हा नॉर्मली पण आमटी वगैरे किंवा भाजी असदे करून खातो किं वर् आपण तुरी डाईपासून पुरणण देखील बनवतो वरण भात वगैरे खातो काहीत आपल्याला स्पेशल करायचं आहे म्ह ंत तर मग आपण फक्त काजू स्पेशल करू
ह् काजू मग काजू कोणी ते तेलात भाज जातात व्यवस्थित आणि व्यवस्थित भाजल्यानंतर मग त्यात चटणी हळद परत आलेल असून पेस्ट आणि भागवत आपली तखट दिस म्हणजे लाल दिसण्यासाठी भुक्का वापरला जातो
भागवत म्हणजे भुक्का हा फक्त चटणी मिरच्या मिर च्यापासून बनवलेली
हम पावडर म्हे लाल दिसण्यासाठी आणि आपली चटणी सुद्धा घात आणि आल लसूण पेस्ट घातली जातीया आणि मग त्यात गरम पाणी आ त्यात ते सगळं व्यवस्थित भाजल्यानंतर त्याला तेल सुटतंय तेल सुट घातल आणि की त्यात पाणी घातलं जात ते गरम मग आपल्या चवीनुसार मीठ घालायच कुथमीर म्हणा पुदिना म्हणा ह पाणी गरम करून घालायचा आणि पुदिना म्हणा आणि एक दहा मिनिटं शिजवायची ति लय पण शिजून चालत नाही कारण काजू लगी गिरंत
ओके म्हणजे आपण कोथिंबीर आणि पुदिना घालणार आहे ना तो एकदम बारीक करावा का म्हणजे आता आपण कोथिंबीर जशी नॉर्मली टाक त्याची पेस्ट बनवावी कोथिंबीर
आपण टकतोय चिरून त्या पद्धतीत हम् तसाच जीरा म्हावरी फुडणी दिलीसा तरी पण चालतंय तवा पण पुदिना घालतंय ना तेलात होय असते आम्ही नंतर न घालतोय तळा घालती आणि इतकी भारी लागते ना ती भ त्याच्या संग आमटी खायाला त्याला सहज बिन काही जरी घालता केली आमटी नुसता कांदा ब तरी पण चवित्या काजूला लय चव असते अमठीला त्याज्या
यासाठी चांगले देखील ट्राय फूड चांगले असतात डायटिंग असुदे किंवा हा खूप छान आणि खूप छान पद्धतीने तुम्ही दोनही रेसिपी सांगित म्हणजे कोकणातील साईड असं वाटतं की मी कोकणाच्या साईड लाले किंवा कोकण साईइडला भेट देत आहे म्हणजे खूप छान कोकणातील पदार्थ आहे जसे की भात माणसे असू देत आणि आता तुम्ही जसे सांगितला मला कि कशाची काजूची आमटी किंवा काजूची भाजी हा मी फक्त काजू कुर्मा म्हणजे हॉटेल क घरी काुणे बघितय पण कधी केला नाही आणि नॉर्मली कच्चे काजू देखील म तून बघीतने काजूला चचीक असते हे देखील तुमच्याकडून कल्या त्या दोन रेसिपी ऐकून मला खूप छान वाटल्या आणि मी घरी नक्की ट्राय करेन काफ फनूस भाजी आणि काजूची भाजी आणि तुम्हाला नक् फोटो सेंड करेन ओके चालेल थँक्यू ठेव.